हॅलो हा ताई कशा आहात.
काही नाही मजेत आताच आवरून झालं आणि आराम करत होते.
हा का, काय म्हणताय सुट्टी वगैरे कुठे घालवली? ह्यावेेळेस. ह
नाही घरीच होते. रोज ऑफिसला जाणं होत होतं बरेच कामं घरातली बाकी होते.
अच्छा,
आज जरा आरामच कराव म्हटलं,
अच्छा मोठे झाल्यानंतर म्हणजे सुट्टीचं काय, कामांमधून त्यांच्यामधून.
एकदाची शाळा आणि शाळा सुटली म्हणजे सुट ती वगैरे ही काही, आपल्या आयुष्यात परत येतच नाही. आणि स्त्री म्हणून तर, मुळीच येत नाही.
हं ना लहानपणी कसे काय मग, मामाच्या गावी वगैरे कधी जायचात का?
हो मग सुट्टीनमध्ये जायची.
हा,
हा मामा घ्यायला यायचा, ते दिवसचं वेगळे होते खूप मजा यायची. दिवाळीच्या सुट्टींमध्ये, परत उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये
अरे वा, माझे पण मामा मला घ्यायला यायचे. माझे मामा स्वतः शिक्षक असे‌ होते म्हणजे होत. ते आता नयेत आणि ते आम्हाला सुट्टीला घ्यायला यायचे.
हम्म हम्म,
खूप मजा यायची गावी.
हो ना, आम्ही पण शेतात जाय चो आणि दिवाळीच्या टायमाला ना त्यांच्या शेतामध्ये कपाशी लावलेली. असायची आणि चं गाव आहे ना ते, तिकडे गुजरात बॉर्डरकडे यायचं तर त्यांच्या शेतावरून तापी नदी ती वाहायची. तर ती हा आणि तिकड जास्त करून, अ आदिवासी लोकन जास्त राहतात तिकडे, मी म्हणते ते मामाच्या शेतामध्ये ते कपाशी वगैरे वेचायला याय चे मग परत त्यांच्यासाठी ना जेवण ठेवावं लागायचं शेतामध्ये, मग तिकडं मसाल्याची खिचडी वगैरे बनवायचो. आणि हाऊस हाऊस मध्ये, हो शेतामध्ये मग त्यान हो हो, आणि त्या लोकांसोबत बसून खायचं, केळीच्या पानावरती खिचडी खायची ते मग
मजाच वेगळी, आता आठवलं तरी त्याचा आनंद अस तर डोळ्या समोरून निघून जातोना, बस आमच्या पण मामाच्या गावी आम्ही खूप मज्जा करायचो. आणि माझ्या मामाच्या गावी तर म्हणजे अस, असं डोंगराच्या असं कुशीत गाव त्याचं, कोपऱ्यात तर ते छा तिनही बाजूने डोंगर असं, छान निसर्ग आणि पाऊस जास्त पडायचा तिथे कोक कोपऱ्यात असल्यामुळे गाव ना, तर आणि हिरवीगार रान आणि मोर इतके बापरे, इतके मोर अस घरातून अस दिसायचे माळावरती नाचताना. थुईथुई अगदी पहिला, पाऊस झाला की इतकं छान! निसर्ग छान? या बागडायचे दिवस ना असं काही ते पणी झाल्यानंतर हे सगळे संसाराचे व्यापा डोक्यात असतात तेव्हा काय नुसतं खेळणं आणि बागडणं एवढंच असं पहिला पाऊस किती छान वाटायचा झे म्हणजे त्याच्यामध्ये नाचायला किती छान वाटायचं त्या मातीचा सुगंध पहिल्या पावसाने झालेला किती सुंदर वास यायचा मातीचा.
अ माझ्या मामाच्या गावाला तर आम्ही गेलो की त्यावेळेस जवळच्या गावात जत्रा असायची. मग मामा बैलगाड जुंपायचा, आणि आम्ही सगळे मावशीचे मुलं, मुली त्या बैलगाड्यात, बसून आणि मग जायचं. हो हो हो आता त आठवत नाही ती शेवटीन वेळेस केव्हा मी, बैलगाडीवर बसली होती मला ते पण आठवत.
नाही किती बैलगाडीची वेगळीच मजा असायची बाप रे!
घुंगराचा आवाज आला की कळून जायचा कि मामाला शेतामधू
आणि आम्हाला पण माझे मामा तर शिक्षक असायचे ना तर ते सकाळी लवकर जायचे. सात आगोदर ग होत तेव्हा आम्ही झोपी गेलेलो, असायचो पण ते साडे अकरा बारा पर्यंत, म्हणजे त्यावेळेस कशी गावची शाळा असा अकरा साडे अकरा पर्यंत जायची आणि असं डोंगरावर तिच त्या ह त्यांचं गाव होताना त्याच्या डोंगरावरती त्यांना त्या गावात, ते शाळेत जायचे. तर ते डा डोंगर उतरताना ते मामा आमचे मला दिसायच म्हणजे दिसायचो ना आम्ही. बघत बसायच त्या मामा आपले उतरताय तर ते जवळले कि मग त्यांच्या आपलं जेवणाची तयारी वगैरे आमच्या माम्या वगैरे करा करून ठेवायची की आता जेवायची पटकन तर ती वाट बघण मामांची, त्या डोंगरात न येताना ते दिसणं ते आत्ता सगळं डोंगर ोरून जातय त्यांचे नंतर नंतर गुडघे त्यांचे हे झाले. कारण बच वर्ष ज पंधरा वर्ष. डोंगर चढून उतरायचा आणि श शाळेला जायचं अटेंड करायची शाळा. तर ते होत आणि मामा इ हे आमचे प्रेमळ ना इतके प्रेमळ मा म्हणजे काही कुठून पण ते खाऊ घेऊन येणारच आणि आम त्यांची वाट बघण्या त्यांच्या खाऊची वाट बघायची की मामा काहीतरी खाऊ घेऊन येणार. अ आणि ते म्हणजे, रानमेवा म्हणा त्यावेळेचा तिथे डोंगरातला करवंद, जांभळं हा रानमेवा किंवा फणस म्हणजे त्या डोंगराातल्या भागामध्ये असायच ना आमच्या गा मामा गावी नसायच झाड तर मामाच्या गावी कस आंबा, ह हे यांची मजा लुटायचो आम्ही, पण ते डोंगरातून ते जांभळ, करवंद, फणस त्याची मज्जा असे कैरी आणायच्या कुणाच्या घर कुटुं आणि असं चोरून नाही. म्हणजे असं नाही कोणाचे तरी झाडाच्या कोणीही दिलं तर, किंवा रानातून येेता जाता डोंगरावर, चढता उतरताना आणायचे हा आणायचे. असं तर त्याची ती मजा खूप असं,
हा आम्हाला पण आमचे पण खूप लाड व्हायचे असं खाऊ, वगैरे इ का आणयचं म्हणजे जे सांगितलं ते भेटायचं.
हा ना आणि अ हा.... आणि, अरे बापरे कितती कपडे असले त रे हा मामा येताना म्हणजे. इकडे येताना दरवर्षी ते कपडे घेणारच त्या कपड्यासाठी किती वाट पाहायची वेगळीच मजा खरंच. खूप वेगळी मजा असायची. आणि मामी हौसेने कायतरी बाबा ही म्हणजे आले तर तर भाची मंडळी तर खाऊ घालायच्या काय काय वेगवेगळे पदार्थ बनून. अशी म्हणजे खूप आणि आणि मेन म्हणजे माझे मामांची मुली आणि आम्ही, एकत्र इतक्या खेळायचो इतक्या खेळायचो दिवसभर बागडायचो. काही त्याला त्या प्रमाणच नाही. म्हणजे त्यावेेळेस आताच्या मुलांना खेळता येत नाहीत हे मैदानी खेळ पण आम्ही असे खेळायच असो ना की म्हणजे दिवसभर असं काचा कवड्या ह त्यावेळेचे ते खेळ लंगडी पकडापकडी म्हणजे आम्ही खेळाय. स्वतः ही मुलं बांधून सोसायटीतल्या रुम मध्ये म्हणजे अस नाही तर काय सुरपारंब्या झाडांच्या त्या पारंब्याना झोके घ्यायचे. तिथे पा झोके बांधायचे खूप खूप मज्जा केली.
आमचं पण माझ्या मामाचं पण मातीचं घर आधीच. आणि माग मोठा असा मोकळी जागा होती. तिथं हा सीताफळच झाड हो आणि सिताफळ. लिंबाचे झाड मग मामा त्याला झोका बांधून द्यायचा मग त्याच्यावर जर मोठे मोठे मोठे झोके घ्यायचे. तो इतका म्हणजे मजाच वेगळ इतका छान आनंद वाटायचा. अच्छ आणि तिकडं ना पवनचक्क्या असतात मामाच्या गावाकडं तर त्या पवनचक्कींचा ना असा रबर असतो म्हणजे एकदम मोठ मोठा असतो तो तर त्याचा ना झोका बांधला जायचा आणि त्या रबरचा जो झोका असायचा ना तो खूप मोठा जायचा इकडून तिकड त्याच्यावर तर एवढी मजा यायची. आणि नाहीतर कधी कधी हो आणि कधी कधी मामा काय. करायच खाट असते ना आपली ती खाटही बांधून द्यायच. म्हणजे ते एकच साात म्हणजे खूप लोक बसून जायचे आणि सगळे एकत्र झोका घ्यायची त्याच्यावर बसून.
बापरे एवढी मोठी खाट बांधली जायची त्याला.
हो बांधली जायची ते खूप भक्कम असायचं ना. तसंही खूप किती पण वजन तोडून घ्यायचं आणि ते खाट वरती झोका खायचं त्या मज्जाच रायची तिथ झोपून पण ख्यायचं मस्त बंगळी सारखं होऊन जायचं.
ह.
मम्मी हा माझे मम्मी वगैरे पण बसायचे त्याच्यावरती.
आणि उन्हाळ्यामध्ये ना म्हणजे आमच्या तिकडे तर त्या वळेस खूप पाण्याची टंचाई असायची तर मग कधी कधी विहीर विहीरीला रात्रीच पाणी साठलेलं तर रात्री झोपेतून उठून मामा आम्हाला घेऊन जायचे. पाणी भरायसाठी कारण पाणी गरजेचं असायचं ना. खूप मग झोपेतून उठून पण ते पाणी रहाटाच. भरायला लागायचं आम्हाला म्हणजे साठलं की पाणी पटकन एक दोन वाजता पण म्हणजे असं साठून त्या वेळेसची गोष्ट आता तसं राहिलं नाही. आ जिकडे तिकडे सोय. सुविधा उपलब्ध झाल्या हम्म.
आणि आम्ही झोपायचं पण ना मग बाहेर मग वाड्यात. झोपायचं अंगणात सगळ्या अशा खाटी पसरून ठरवलेल्या असायच्या मम्मीने त्या चार बहिणी चारंचे दोन दोन तीन तीन मुलं ते चांदणे बघत बघत हा
असच बाहेर असायचं अंगणात आणि सगळी अंगणात झोपायचं ना आणि मग किती चांदण्याच्या रात्री किती झोप असं म्हणजे शांत शत झोप अजिबात उद्याची काळजी नाही की फ म्हणजे फ्युचर काय माहि नाही असं खेळ खेळा जाऊ झोप चांदणे मोजत मोजत मोजत झोपायचं
हो ना आणि ते आमचे ते जे बाबा होते ना अ मम्मीचे जे माांस ते आंधळे होते डोळ्याने तर ते जरी डोळ्याने आण हो ना ते त्यांना म्हणजे ना खूप काही अनुभव होते ते खूप छान छान गोष्टी पण सांगायचे आणि तिकडं ना एक सातपुडा पर्वत असतो तर तिकड तुम्हाला आश्स्थमा माहितीय ना महाभार भारत मधला महाभारत मधला तर हा त्याचं वास्तव्य आहे म्हणे तिकडे असं सांगतात तर तिकड ना त्याची यात्रा अस आणि ती यात्रा करताना ना तर आजूबा म्हणजे त्याचा रस्ता असा आहे की रात्रीच प्रवास करावा लागतो जर दिवसा प्रवास केला तर माणूस चक्कर येऊन खाली पडेल म्हणजे आजूबाजू दरी असस्ते मधून रस्ता असतो म्हणे तर ते बाबाांना आंधळे अस त्या ती यात्रा एक दोन वेळा करून आलेली तर मग ते ते अनुभव सांगायचे ते गोष्ट सांगायची खूप छान वाटायचं
हा ना मला पण आमच आजी म्ह ण मनजे मामांच्या आई म्हणजे माझ आजजी अशा गोष्टी सांगा त्यावेस उन्हाळे काम असायची म्हणजे कशी लाकडं घरातच नाही गवत घरात रचने म्हणजे काय न असायची ना घरात कारण पावसाळची म्हणजे गुरांना वगैरे खायला बैलांना खायला ते भरावं लागायचं ना असं आणि मग बी फेव म्हणजे शेंगा फोडा लागायच्या त्यावेळेस बी पाडायसाठी राणामध्ये पेरायला ह शेंगदाान भुई मूग च बी पेरायला जायचं ना ना मग ते असच आज इकडे आज आमच उद्या तुमचं प्रत एकमेकांस हे असायचं त्यावेळेस कसं पैशानी माणसं नाही करत होती कामं आज माझं पूर्ण केलं तर उद्या तुमचं पूर्ण करा अशा हिशोबाने ते व्हायचेत काम मग ती शेंगा फोडत फोडत ना आजी आमची गोष्टी सुरुवात करायची ना तर तिची दोन तीन दिवस गोष्टच पूर्ण व्हायची नाही
सका स
इतकी मोठी गोष्ट असायची आणि मग त्या गोष्टीच्या कृतूला पोटी ना दुसऱ्या दिवशी पटकन कधी एक शेंगा पुढ बसतोय मनजे काय शेंगा फोडल्या जायच्या म्हण पण फोडल्याच्या आणि गोस्ट पण यला मिळाय ती गोष्ट तिी दोन तीन दिवस एक गोष्ट चालू व्हायची ना तर ती दोन तीन दिवस म्हणजे किती संस्कार बघा आपल्याला आत्ताच काय थोडं बोलाय म्हजे सांगाचं म्हतल तर लक्षात राहत नाही आणि तिच्याकडे त पोटरीत म्हे इतक्या गोष्टी होत्या ना आणि तीन तीन दिवस ती गोष्ट ती म्हणजे सांगायची हा म्हणजे आपण आता एक एखादी आता हे टीव्ही मध्ये आपण एपिसोड कसे बघतो की आताच उद्याच कुतुला असायच बा्याच ह्याच्यामध्ये काय दाखव तशी ते कुतूहाला असायचं आम्हाला कि उद्या ह्याच काय असेल गोष्टीमध्ये आणि ते रंगून वगैरे इतकी छान सांगायची ना आणि तिच्या गोष्टीचा शेवट असा असायचा, की